हो.
हा कोण बोलू राहिल? हॅलो.
हॅलो.
आवाज नेऊन राहिला काय.
नाही आवाज येत आहे ना.
काे कुठून बोलून राहियला म्हटलं तुम्ही.
पालखेड मधून.
वारकेडकोण.
अ माधुरी मसाय.
मसाा ये हो का.
हम्म तुम्ही राहलता कि.
मी लावलता फोन तुम्हाला लावलता का मग.
तुमही न भाल कण.
हा मी लावला ना आता मी लोनकर बोललो दि सोंदळवरून.
हा.
हम्म बोला काय म्हणते काय सुरू आहे.
काही नाही.
हो काय झालं काय जेवण वगैरे हा. दिसल्या मला कॉलवर म्हणुन म्हटलं लावुन पावेले
हा.
काही सुरू आहे अजुन हो लावाना लावा. ना म्हणुन तर फोन केला ग मी
हा.
ह काय म्हणते अजुन पाणी.
अ
पाऊस काय म्हणते म्हटलं.
पाऊस नाही इथं.
अन ऎंटिलेजेबल काय? बोलायला अजुन काही हा हो आताच झालं जेवण.
ओके
पाहन हा पाहुन राहिले कोण फ्री फ्री झाल. फोन लावायसाठी.
हो ना.
हा कोणी सापडते नाहीय सापडवा
हम्.
हम्म काय तुमच झाल जेवण. हो का. हम् आज सुट्टी असेल पोराले. अन ऎंटिलेजेबल
हा.
हा का तुम्ही कोण ते म्हे
अन ऎंटिलेजेबल अन ऎंटिलेजेबल
ना तुमच्या घरच्यांच काय आडनाव काय हे नाव काय म्हटलं.
प्रकाश मसाई
आकाश आमच्या इथं सगळे मसाळे येतात म्हणून विचारलं.
हव का?
ओके. म्हणुन विचारल. हम् हम्म. अ काय म्हणते सांगा ना काही आम्ही मी आहे ती माझे तीन कॉल झाले.
तीन झाले का?
दुसरा आहे दोन त म्हणजे ते एखाद काय नेटवर्क नव्हत. त्याच्यामुळे तो खालीच गेला.
हा मला कॉलेे येतोय थांबआहे समजा.
हा सुरुच ठेव जा तुम्ही हॅलो.
हो.
हा सुरुच ठेव जा म्हटलं.
हा.
उदे जा.
बोला आता गेला तो
हो का याचेच फोन आसन आता आहे ना हम्म.
ह.
आमच्या तुमच्या इथ. शेवड्या वगैरे आमच्याच तर घरून नेतात करून
हव काय?
हां.
हा शेवळ्याची मशीन आहे आमच्या घरी शेवळ्या पापड
अजुक
अजून काही नाही तुम्ही सांगा एखादी रेसिपी सांगा. रेसिपी येत. ना एकांदी अ किराणा दुकान नाही आहे सेतू सेतू आहे आमच्या घरी सेतू
हा
सेतू आहे सेतू
किराण आ.
कोणी आहे का तुमचं.
नाही नाही अम्हि सोनार आहे सोनार.
आमच्या घरच नाहीय तिकडे.
हा.
हम्म. लोनकर हाय ना आम्ही लोनकरचे घरच नाहीय.
हा.
आज उघडलो असन नाही पाणी
होवू का?
हो दहा मिनट होऊ दे ना म्हणूनच म्हटलं एखादी रेस रेसिपी सांगा काहीतरी सांगा. हो दहा मिनटं होवू दयाल लागतय.
आपले पैसे कसे दिसते आपले अकाउंट मध्ये आले की म्हणजे कॉल झाला की,
समजेन बाई अजून आले तर नाय तुम्हाला आले काय?
नाही.
तुमचे आले का म्हटलं?
नाही.
हो हो काय? हम्म..
हम्म
ते आल असल ना दोन हजार रुपये नाही ऊन तापून राहिला आता हा किती दोन
हम्म तुम्हाला आले थे
आता आले नाही आता समजीन आल्यावर समजीन.
पहिले?
पहिले आले ना दोन?
हम्म
हम्म आता नाही आले. माहेर कुठचं आहे तुमचं? माहेर माहेर कुठलं आहे म्हटलं?
शेगाव
शेगावच
हम्म ते अस कॉल करून नाही लागत पहिले लावला की चा नंबर टाकला की?
आं..
त्याच्यामध्ये नंबर टाकला की कॉल करून न लागत.
याच्यावर नंबर?
म्हणजे आप आपण कॉल मध्ये चालू नंबर डायल करायचा असतील नी
हा
तो कॉल लागत काऊन नाही?
अ नाही याच्यावर नंबर टाकला की फोन लागते ना कॉल केला की.
कॉल केला की ते दुसरच काही येतय?
ह का अन बोर्डिंग वगैरे मग ते काय म्हणते नेटवर्कचा प्रॉब्लेम राहते. हा फोन झाला की तुम्ही याच्यावर लावून पाहिजे होता ह का मग काय मला तसच होते. कधी कधी माझे दोन एक कॉल खाली गेला.
माझा पण
हम्मम् याच्या नादात काय म्हटलं?
हा हा फोन ठेवलाय की मग तुम्ही लावून पाहिजे ना याच्यावर सुरुच ठेवलेला आहे फोन. हम्म.
पोरं आहे काय तुम्हाला किती पोरं आहे?
ही मुलगी एकटीच आहे.
हा ते कुठे असतात शाळेत? प्रांबिका विद्यालया.
हम्म.
हम्म. आज उघडलं का चांगलं कळकळन ऊन तापू राहिल आज. बरं हे होत ले दहा मिनट हा कट करतो आणि तुम्ही लावा मग लगेच.
ला हा काही नाही.
हो.